हॅलो! हा मी काय म्हणत होते तुम्हाला, म्हणजे आम्ही अ गेल्या त्या काय झालेलं आम्हाला असंच कुठ तरी मुलांना सुट्ट्या होत्या असं तीन चार दिवस सलग आणि मला पण म्हणजे त्यांची खूप इच्छा होती पोनांची आपण असं कुठतरी फिरायला जाऊया बाहेर जाऊया असं त्यांचं चालू होतं मता असं अचानक कसं जायचं कुठं म्हंटलं आ पी म म्हटलं आप पण आता असंच फिरायला गणपतपुळेला जाऊया म्हटलं म्हणजेशी मुलांची ट्रिप होता एक दिवसाची
आणि समुद्रातून फिरायला मिळतय.
म्हणजे देवदर्शन पण होतं, त्यांचं समुद्रात फिरणं खेळणं हे सगळंच होतंय म्हटलं. म आम्ही काय केलं सकाळी अशे लवकर निघायच असं प्लॅनिंग केलं. आम्ही आशे घरातले थोडे आम्ही तिघ चौघ जण परत अ आपल्या शेजारचे दिन अशे मिळून एक छोटी बस अशी मिनी बस असते ना ट्रॅव्हलरची हा ती बुक केली. हा अठरा सिटर चीये ती.
तीच परवडती खरं आहे ना
हो हो तीच परवडते
कसं फोर व्हीलर न गेलं तरी हा. फोर व्हीलरने गेलं तरी बघा उंची कमी मारुती तर उंची कमी होती.
होय पाय स अवघ अवघड अवघडतात अवघडतात सगळे पाय वगैरे
त य दे.
म आम्ही काय केलो अशी ती बस ठरवली म्हणजे आमच्या सो सोबत थोडं एक दोघ तीग जण असे वयस्कर पण होते ना. म्हणजें असं त्यांना पण असं बसता वगैरे यावं आणि मुलांना हा हा आणि मुलांना एन्जॉय पण करता यावा ह्या हिशोबाण ती बस ठरवलेली म आमी सकाळी जरां लव करच करच निघलो अ साडेचार पाचच्या दरम्यान म आधी इथं ह्याला गेलो आम्ही अ ज्योतिबा न उनगरावरती गेलो मग अ तिथ डोंगरावरती जाऊन ना तिथलं ज्योतिबा मंदिरच सगळं दर्शन वगैरे घेतलं. आणि इकडं सगळं अस फिरून क नाही. मग नंतर ना तिथ थोड नाष्टा वगैरे करून आता परत दुसरीकडे असं फिरायला जायचं, असं ठरवलं आम्ही आणि म तिथून आमचा प्रवास चालू झाला म मुलांची दंगा मस्ती हे सगळं चालूत
हा!
आणि मग तिथून असं फिरत अ ह्याच्यामध्ये परत आंबा घाट लागला. ते घाटामधलं वातावरण पाऊस थोडा चालू होता पावसाचं वातावरण. एवढंस तेअस छान वाटत होतं ना निसर्गरम्य वातावरण होतं पूर्ण. एका बाजूला असं दाट धुकं पसरलेलं अस दरी एका बाजुला असे धबधबे असे पाणी वगैरे पडत होते सारखे
त्याला छान वाटता.
होय तुम्ही गेलाय काय कधी
आम्ही गणपतपुळेला आम्ही पण गेलतो. मण मुलगा छोटा असताना गेलेला आहे सडा मग जाताना मार्लेश्वर वगैरे केलं नाही तुम्ही
नाही नाही ते कसं केलं म्हणजें परत संध्याकाळी रिटर्न यायचं होतं ना.
हा हा रिटर्न मुळ गडबडी एक हे मुक्काम केलेला एक परवडतो ईथे.
होय.
तसं म्हणजे आपण फिरून मुलं हे होतय ना.
कंटाळतात पण राहुदे म्हटलं सगळ्यांच अस मत म्हटल की संध्याकाळी थोडा वेळ झाला तरी पण आपण परत येऊया.
हा
मी अस याला गेलो आधी आंबा घाट तिथं थांब थोडा वेळ थांबलो. तिथ पावसाच वातावरण होत आणि ते एवढं छान वाटत होत ना सगळ. मस्त नि निसर्ग रम्य वातावरण होत सगळं मग तिथून गण पतीपणेमध्येध्ये पोहोचलो. मग तिथं वगैरे सगळी असे कंटाळलेलेत भूक पण लागलेली सगळ्यांना मग सगळ्यांच जेवण वगैरे झालं. थोडस खाऊन घेतलं आधी थोडं सोबत नेलेलं होत. तिथून थोडासा आम्ही हॉटेल ला एक रूम बुक केली त भक्त निवास ला
हां
म्हणजे हा भक्त निवास मध्ये थांबलो थोडा वेळा मी तिथं म्हणजे चेंज करायला आपल्या सामान वगैरे ठेवायला बर पडत ना तिथं आणि मग तिथुन मग आम्ही सगळे आधी दर्शनला गेलो. गणपती मंदिरमध्ये.
हा
मग तिथं दर्शनला गेलं तिथं छान असं गणपतीचं वगैरे दर्शन घेतलं तिथं महाप्रसादाची वेळ झालेली त्यांची मध्ये तग हो हो महाप्रसाद तिथ गणपतीचा चालु आहे.
हम् हम्म
त्यामुळं गणपतीची तिथं जाऊन तिथं महाप्रसाद वगैरे घेऊन ना मग परत आलो परत रूमला आलो आम्ही तिथं थोडा वेळ थांबल आणि मंदिरामध्ये आणि मग मुला मलांची गडबड चालु झाली समुद्रामध्ये फिरायला जायसाठी.
फिरायला
ह कशी फुल वगैरे चेंज करून परत गेलो मग समुद्रामध्ये.
हा
तिथे समुद्रामध्ये कस एकदा गेल क नाही ते मुलांना खेळायच्या याच्यामध्ये अस वेळेचा अंदाज अस लागत नाही त्यांना.
किती वेळ झाला ते.
होय.
इथंपण कागलमध्ये असं स्विमिंगच म्हणजे हिथ कोल्हापुरात कनेरी मठ. त्या टाईप मध्ये केलेल काहीतरी इथ पण कागल एमआयडीसीला तिथ
हम्म
काय तरी नाव आहे त्याचं तर आठवत नाहीे मला आमची मुलं गेलेली असं धबधब्यासारखं केलंय छान केलंय म्हटलंय हा पाजर तलाव काय रेट पण तेवढे भरपूरच आहे ती
होय तिथे काहीतरी पर हेड सात हा पाचशे का सातशे वगैरे आहे थोडस पाजारथ लावला
मुलं तिथं गेली की नुसती पोहते येतच नाही ही जवढ आमची गेली मुलगा मुलगी त्यांची ग्रुपची सगळी जण ती काय सारखी फिरतेवलीच असते ती
होय
हा एकजण जाणार म्हंटलं की सगळीजण जाणारच हा दहावीला असून पण ह्याला नुसता कॉल यायचा अवकाश किन निघालायचा आमचा
ह ह
आम्ही पण कसं गणपतपुळीला गेलतो की नाही तर जाताना मार्लेश्वर गेल तर
हम्म
पावस मग गणपतपुळे मग गणपतपुळेतनं परत येऊन पाऊसमध्ये येऊन मुक्काम केलता. आणि रात्र झाली आमचं जेवण एक खराब झाल त्या ती तिथं राहायची सोय तिथं हा ह्याच्यात दिवाळीत गेलतो पण आम्ही दिवाळीत पाडव्याच्या दिवशी गेलेलो पाडव्या दिवशीच मग नंतर दुसऱ्या दिवशी विशाळगड
ह
अरे बापरे एवढा डेंजर वाटला चढताना मला तरी माझा मुलगा जवळ नव्हता आमच्या शेजारच्याचे होते त्यांनी पूर्ण जाताना एकाना घड चडताना घेतलेला आणि येताना एकाने घेतलेला
ह
हो मी म्हटलं बाई ह्यांना घेऊन माझं काही खरं नाही गेलं आमच्या साईडनी तर इकडच निघाल्या बरोबर आंबा घाटातच रोज जागरण करत बसले दिवाळीत आणि झालं की आंबा घाटात गेल्याबरोबर ह्यांना ते शेजारी एक स्टार खाऊन ते बसलेला होता ड्रायव्हर लागले जे असल्या उलट्या करायला जावा सगळेजण हथच झोपतो मला उद्या येताना घेऊन या घरी म्हटले
त्रास होत असेल मग ते जागरण एवढा आणि वा
नाही आणि त्यांना पित्ताचा त्रास होत आता नाईट वगैरे असेल तर झोपत नाही ती बसायचं आणि झोपच कमी आहे मुळात त्यांची त्यामुळे अवघड होतय तेे
ह
झोपेचा सगळ्यात बोंब होते या
हो आमच्यात पण कसं रिटर्न येताना त्यावेळी जर असं वयस् कर्जे होते ना आमच्या सासू वरे त्यांना थोडा झाला तास होड
तरी ती गाडी होती म्हणून काय वाटलं नाही तुम्हाला
हो गाडी मोठी होती त्यामुळं हम्म
फोर व्हीलरला कसं होतंय मारुती वगैरे छोटी ही असली की मग बाई हे दुखून येतात मण ते नकोच वाटतय
मुलांचं एन्जॉयमेंट भरपूर झालं खरं छान झालं ते समुद्रामध्ये फिरणं खेळणं संध्याकाळचे पाच वाजले तरी ह एवढे पाच वाजले तरी ते पाण्यामध्येच कस तरी चला ह चला म्हण.
सूर्य बुडताना बघायला ते एक भारी वाटत.
हा सनसेट पॉईंट.
हम्म महाबळेश्वरला इिकडं पॉइंटच आहेत पाच गणी लवर. पण लोक पॉईंट बघायला जातात ते सनसेट ला.
होय होय.
तर त्यांनी आता हेच केलेस. महाबळेश्वर मध्ये पण काय भरपूर रेट आहेत सगळ्याचे.
भरपूर भरपूर.
किथं कस बाहेरची लोक येणारी बाहेरच्या देशातली. त्यांच्यामु भरपूर पैसे घेतात त्यांनी.
होय.
तिथं कसं तिकडच त्यांच्या देशातच महाग असतय मुळात ते. तर मग त्यांना हित द्यायला असं वाटत नाही वाईट.
त्यांना काही वाटतच नाही तेवढं पण. ते एवढं महागाई झालंय ना ते पर हेड काहीतरी आपल्याला. एक एक पॉइंट दाखवायला सातशे आठशे असे घेत.
हो तिथं पन्हाळा बघायला पण तिथली स्थानिक लोक असतील. तर त्यांचे हे घेत नाही ते चार्जेस तुम्ही बाहेरून आलाय म्हटलं की ते चार्जेस वेगळे आणि एक जो सांगणारा असतोय तो वेगळे पैसे घेतो दोन हजार आहेत दोन हजार केलेत काहीतरी परवा यांनीनी म्हटले आम्ही दोघं जणीचे ह्याला दोन हजार देण्यापेक्षा गप्प बसलेलं चांगलं.
हा त्या प्रत्येक पॉईंटला जायचनी माहिती सांगायची हे इथं हे आहे तिथं ते आहे. ते गा
ते गेले आणि ते असल्याशिवाय पण हे होत नाही हा तो फायदा भरपूर आहे गाईड लोकांचा पण एव पण नाही्या पाजे पण भरपूर एवढे घ्यायला नाहीत पाहिजेत त्यांनी पण.
प आपल्याला माहिती पण नसते ना त्यांच्यामुळे अदान माहिती तरी होत. ते. त्यांना कसं तिथल्या जागेची प्रत्येक गोष्टीची पूर्णपणे माहिती असत. .
त्यांनी कसं सगळा अभ्यासच के. तच सग लोक म अस भरपूर त्यांना माहिती अस ते तथल्या भाग लं सगळं माहिती झालेलं असते.
हम्म. त्यामुळे ते जे रेट आहे ते. त्यांच्यासाठी ते कमीच वाढतात आणि ते त्यांच्या दृष्टीने योग्यच असते.
ती त्यांच्या दृष्टीने एख्या गरीिबाचं म्हणजे हे होऊन जातय सगळं त्यांना द्यायचे कुठ दोन पैसे
एकतर जाता नसते कुणाकडून तरी थोडंफार घेऊन गेलेला असतोय. आणि तिथं गेल्यानंतर एवढं म्हटल्यानंतर आणि म्हणजे जाऊन पण फायदा नसल्या ग मग असं वाटत. हो ते ना दे.
हम्म.
त्या लोकांसाठी तरी त्यांनी कमी करून घ्यायला पाहिजेत असे. तेवढंच कमी करायचे ते. समोरचा माणूस बघून घ्यायच आता महाबळेश्वर मध्ये आम्ही गेलतो.
हा
मग त्यान मला त्या काळाला म्हणजे भरपूर वर्ष झाली दहा बारा वर्षापेक्षा. जास्त झाली असतील.
हा.
पाच रुपयाला आम्हाला आईस्क्रीम दिलेली होते. आणि तो दुसरा बाहेरच्या देशातला आला तेच आईस्क्रीम त्यान पन्नास पन्नास ला दिले त्याला मी जाऊन वगैरे दिला मामा असं का हो केलं म्हंटलं मला पाचला दिलं ना तुम्ही पन्नासला तुम्ही हितलंही म्हंटला तुम्ही बाहेरच्या देशात गेला तुम्हाला काय कळत ह नाही तुम्हाला तिथं काही कळतच नाही म्हंटला आणि तिथली लोक कि नाही त्यांना पन्नास म्हणजे हे व्हॅल्यू नाही महाबळेश्वर मध्ये आम्ही कुठल्या ठिकाणाला फिरायला गेलतो ते कुंड पाण्याचं
हा हा
तिथं आपली ही तली सर्व सामान्य लोक पाच रुपये दहा रुपये दहाच्या वर काही कोण टाकत नाहीत पाण्यात पैसे त्यांनी त्या पुजाऱ्यापाशी पाचशेेच्या नोटाशिवाय नोटस ठेवत नव्हती आणि आपली लोक पाचशेच्या नोटा म्हटल्यानंतर सगळं त्यांच्याकडेच लक्ष तुम्हाला विचारतच नाही त्यांनी किंमतच नाही
पाच दहा रुपये म्हणजे आपल्याकडे खूप झाले ह
परिस्थिती पण म्हणजे कसं त्या काळाला एवढ्या चलनात पैसा पण नव्हता हे आत्ता चलन झालेय जास्त. ह एक पाच सहा वर्षात चलनात भरपूर पैश आले नाही तर त्या काळाला नव्हत. सोनं पण एवढं मागणं होतं त्या गाला पाच सहा हजार म्हणजे जास्त आता दीड लाख असलं तरी सोनाार्याच्या दुकानात उभं राहिला जागा नाहीये. त्या काळाला पाच हजार असून ते वस पडलेलं होतं.
बर चालतंय आपण परत बोलू ह्याच्यावर